काय बात हो हॅलो काय?
अजून काय करतो अभ्यास केला का बोलण तिकडून.
अजून काय करून जायला कळ काही नाही घरात आहे बसलेला आहे. वापरे लागली रे वा. अस वाचला.
वाचत जाय अभ्यास करत जा बोल ना.
त मग दहा मिनिटं बोलत. तताेत एकचा आवाज बी आला तर चाल. ंकाही जरुरी थोडी नाही. सगळ्यांचा जवज झाला पाहिजे. तू जेव्हा बोलता
मी तर जोरच बोलत असत.
मी काय म्हणतो, जे मी काय म्हणतो मला ऐक जिम त लावून दया म
हा जिम लावायले पैसे तर पाहिजे की नाई मायाजवळ
हो आता येतीन ना दोन हजार रुपये तर मी लावून देईन.
मला विकून दे तू नाय तर
नाहीये, पैसे आले की दो हजार रुपये आपण टाकून देऊ जिम मधी जिम करू
हा बस, अजून ते बाकीच काही पाह्यत नाही का?
नाही जिम लावून देईन अन प पप पाच्यात मी ट्राय करून पायतो.
आता गं आज आजच नाहीयेत, पहिले पाच पाचशे रुपये येत राधा मावशी म्हणते ईखट्टे थोडी येतात ते
आता एक खट्ट ये ये तीन तस हाय ना आबा
हा येेतात ते पहिले पाचशे टाकतात, मग श पाचशे, दोनशे असे टाकत राधा मावशी म्हणे ईखट्टे थोडी तुले टाकून देतील आणि घे वापर, शायन्या सुरज च्या
त पाहिन्यात तबी मी, मी घेऊन घेईन ना असं मेंबरशिप घेऊन पेन हारता ताची
हा, वर्षाची मेंबर
कोली दवी एवढं खाण आलाला
तू उशीरा आला नाही तर म्हणलं राधा मावशी आणि त्याला म्हणा होते मी करायले अन त्याणल म्हणा की दोन दोन हजार रुपये आले तर पाच पाचशे मला दे जा अनं करा म्हणून
हा तज त केलं असत पण आता आपल्या मी बोललं आप तुला झोते की नाय?
हा मी तेच म्हटलं की आमचं होते की नाही म्हणून दिल ह्येनी
नाही तर मी तर मधी त लय केलं असत आतापर्यंत
टाईम पाहिजो आणि मग कट करजो, मग परत लावजो किती वेळेस लावायचं आहे तो
हा पण अर्धा घंटा बाात करायचे आप लेले वा रे बापरे वा वाज दे दोन मिनिटं वीस सेकंड झाले
बाप रे बाप वार्ता करावंसं लागेन तुली पैसे पायजेत.
हे सालं अजीब आणबण हे लोकांना
पहिला असतास तुला तो आला
लोकांचे चांगला चांगला बोलायचं आणि लिखायचं आला अन माय साला
ह हा
पाचो पाच फोनचा आला.
काय काही काय नको बोलू रेकॉर्डिंग जात अशीन चा
अजून बाप रे बाप साले पैसे देनालय अ म तुम्ही मलाच बोलता म्हणे
हम्म अजून काय म्हणायचं? ते मोठ्या मायजवळ पाठवू का? म्हणतो लोकसभेत बातम
हा वा रे वा माई मात् तमाय
हम्
काय झालंय मी काय घालते नाही.
अजून काय म्हणून राहिला तू? टूशनले जायचं आहे ना कराटेला जायचं नाही का? हॅलो
अर नाही अजून फोन लावला सर न उचलला कुठे?
सरन उचलला नाही ना फोन अजून?
नाय.
आता काय माहिती सर म्हणे की अ तिथे जिथं आम्ही क्लास चाले
हम्म
ते क्लासच्या जागेवर म्हणे मी जाईन आज तर म्हणे आजच नाही म्हणे परवा असन क्लास त मतलब काल असीन आता क्लास मला असं लागून आला आता मी चल फोन लावला तर सरनं उचलला नाही. त उचलतीन सर नय् पड
बरोबर.
हम्म.
आता माया झाला की, नाही दहा मिनिटं राधा मावशीला लावून बो करतो, राधा मावशी सोबत.
पण राधामावशी या राधामावशी. ज लागत नाही ना.
काहून लागून नाही राला.
नाही लागतय. मे.
हम्म किती मिनिटं झाले.
अजून त किती मिनिटं झाले, चालू द्या अजून त पाच साडेचार मिनिट झालेय.
बरं साडेचार मिनिटात झाले. तू हरदादास काय बोलशील म
टच झालं.
आं
तेच ना तेच तर.
हम्.
काही नाही आता मी काय कर प्लेन अंजूच्या अंजूच्या फोन म रेकॉर्डिंग असेल ना, ते चालू करून देईन दोन्ही फोनातून एक दुसऱ्याला, बकार बकार बकार बकार.
तिकून आवाज बिता आला पाहिजे कि नाही.
हाता तिथू यईल नावाज.
दोन्ही कडनं आवाज आला पाहिजे ना. ह बोल. चि तो आवाज मी बोललीन तो आवाज. बावले या काय
एखादी रेिकॉर्डिंग आहे. एखादी रेिकॉर्डिंग वय ना. चगला ते इ ची बहीणची रेकॉर्डिंग आहे ना.
बाव
ते टाकून देत काहीतरी करायचं पडल नाही. तसाला सला अर्ध गंडा घंटाळा असंच बसून राहायचं कंटाळा येईल. त्याच्यात मी बोलत राह. एक बार चव फॉइट कर ठेन जा साईड मध्ये.
मी तुला पहिलेच बोलली की, दहा मिनट बोलाव लागते श्लोक, ना हे तर तू ना घेतलं, आणि चालू करून ठेवून दिलं, तास्क कशाला म्हणता कम्प्लीट करायचं.
तर आता मी एक काम करीन, आता एक वेळेस झालं ना दस मिनिटहन जावे ना.
राधा मावशीचा उचलला. राधा मावशीन मी ना गप्पा केल्या असत्या.
ते हाय मी का म्हणतो आता उद्या या वेळेस टास्क पुूरा हेवाला दस मिनिटावाला ऐकले मी पायदो दक्ष चा नंबर टाकतो दक्षच्या म्हणतो गेम चालू कर आणि फोन चालू ठेव जा आणि आम्ही तर बघ बघ बघ बघ कळतच राहत गेम मध्ये
पण दक्ष चार नंबर थोडी आवाज आहे लक्षतले थोडी लावलेला चालेल त्याला दाखवा लागते ना कॉल चालू
हा तर त चार पाहतो ना काय करून अरे हा नाही त्याच्यात ते एप्लीकेशन आल बघ
मग अप्लिकेशन असली त्याच्यात तर सांगून तर राहिली की कॉल ज्याला लावू शकतो ज्याच्याजवळ हे एप्लिकेशन असली त्यालाच कॉल लावू शकतो. बीच प्रदर्शन शाळा शिकून राहिला तू लक्ष म्हणे काय आहे आणि काय नाही.
तर कार दक्ष जे सांगतो ना एप्लिकेशन डाउनलोड कर
तर टाइमिंग होतो तर
तेच ना पप्पाजी झाला ना- पप्पाच्या लेट आहे पप्पाच बी तर लेटच झालं. एप्लिकेशन पण खुलते बट तास किती होता
हा तर मग करून पा दक्ष म्हणजे कर करके करन जो क पैसा आ तर पाचसो रुपया मणे आव दजे के
हा
हा छ के राक्षस न अतरथोडी केसे फोन चालू करी
चालूमा करय काय पण पण आता करव नाही अभियान आपण
हा किटला मिनिट थजा फर्च करन दस मिनिट ठई गया. हम्म नाही ठया अजून ते सात सातच म
हो बाबा
त झिरो सेक, मनिट न करस खबर नाही ह नाही सिस्टम
आमचे जोरदार बागबान
अंशु अंशुशनी बात करतू दहा मिनटं झाले का पाय पहिले हुषारी मार न गो शानपट्टी
अंच अंशू एक नंबर वाात करे आहेय बलेय काय बोले पण टाय बोला गेले ब
दुसरा टास्क पाय-
नाही झाले अजून.
ह तू पुूरा कर पहिला एक स्टास, मग ते अंशुले दे. शायनया सुरतच्या, हा.
हा, हा, हा,
बस बावल्यासारखा बडबड परत बस तू. काही कामधंदा नाही हे.
ह त तस आता मला आता माेल सांगतय की मी गाणे गात बसतो, दोन्ही पण घेऊन तर काय चालतेय ना.?
हम्म आज रागा म उतून फोन लावली
अ माशर फोन लालोज य ग्या गई ग्या य ग्या दस मिनट य ग्या